अग आवाज येत नव्हते तुझा, आवाज येतोय मला.
हा बोल, तू हा आवाज नव्हता येत नव्हता तु बोल.
म मी तेच म्हणलं, तू म्हणती ना ठेवला काय, माझा फोन चालूच आहे, मी बोलूनच राहिली तू ठेवला
अगं लावला होता, पप्पाने फोन, एक मिनिट थांमा. टाकून दे डब्बे, पेपर साईज अगं लावला होता त्यांनी, त्यांनी आता इकड ऑपरेशनला यायचं होतं डोळ्याच. तर मम्मीले हा मम्मीले म्हणे मग मम्मी म्हणे, ते असं म्हणे मम्मी मामाचं ते, मग ते झालं मग मम्मी म्हणे, नाही मग मी म्हटलं मग म मम्मी बोलली, म्हटलं बाई आता पप्पा पप्पा यायचं म्हणून राहिले, मम्मी माही घरी काम काढून राहिले. अ त धूळ मातीच म्हटलं ऑपरेशन करून आणलं तर
हम्म
तर मग मम्मी म्हणे हा म्हणे वैसा भी उनो नाही बोल र अी दिवाली के बाी बोल र म म्हणे म तर दिवाली क बाी करेे बले ते पप्पा अशी म्हणते मग म्हटलं ठीक आहे मग ते काल म्हणता ल खणले किंवा मी आलो कशासाठी ऑपरेशन साठी हे तर मग काल ते खामगावले जाऊन डोळे चेक करून आले रिपोर्ट करायला सांगितली रक्तलघ्वीची रिपोर्ट केली आता ते रिपोर्ट दाखवतील मग तो कधी बोलवते तर मग तिथं करणार ऑपरेशन
हम्मम
साडेबारा हजार रुपये लागणार आहे म
जाऊ दे करू दे मग काय करतात आपण थोडी काही म्हणू शकतो
बोलत मग मी सकाळी फोन केलाता त्यां व्हिडिओ कॉल फोन पहिले फोन केता त्यांना गुड मॉर्निंग जा मग मी ते पोरगा हे करत होता तर व्हिडिओ कॉल केता मम्मीी त्यांनी तेच म्हट म्हटलं तुम्हाला एवढी काय घई म्हटलं पप्पा आता इकं व्यवस्थित हे तुम्हाला ड्रॉप किती वेळ टाका लागत हे तिथं टाक तीन का म्हटलं कोणी ड्रॉप आहे ते कशाला एवढी घाई करून राहिली म्हट पंधरा दिवस जाऊ दे म्हग धाबा भरला की मग ये जा म्हटलं लागलं तर तशाला घाई करून राहिले म्हटलं तुम्हाला करणं आहे नाही म्हणे पाय तो होईन जाऊ दे करतील त्यांले बी टोले घेऊ दे म्हटलं घेऊ द्या मग जाऊ दे मग आपण काय म्हणणार आहे
हम्म बरोबर आणि मग दिसते मधीच ते मामांचं काही झालं ते निघून गेल्यावर ते थोडी पप्पात टाकणार आहे का तेी तो तो गेला की संध्याकाळीच येते भाऊ
ते मम्मी बी नाही टाकतो मम्मीचे बी हात लटलट कापत मम्मी टाकते कुडं खाली पडते डोळ्याच्या अंदर बी नाही पडते मम्मी टाकते त
हम्म जाऊ द म्हणा म आता तिला म्हणा तूच टाक म्हणा बाई आता काय करते
हा मम्मी टाकती तर डोळ्याच्या अंदर बी नाही पडते मम्मीच्या डोळ्याच्या बाहेरच पडते कुठ कुठं ते रोशनी टाकायला रोशनीला टाकायला लावतात ते रोशनी टाकत होती इथून गेल्यावर टाकायचं काम पडत होत ना तर विसरून जायचे मग कधीच्या कधी पप्पाला आठवून आले की मग पप्पा म्हणायचे तर मग तिला वैश्ू आवाज द्यायचे नाही तर मग वैश्वर रोशनी टाकायचीग
हम्म हम्
हा असं तर काम होत
हम् हं हं
ह हां
आमचे इथं आणलेले होते म सासून बिन ऑपरेशनचे ड्रॉप आणले होते ड्रॉप स होतो म्हणे बरोबर आमच्या बाबाच टाकायचे त्यांच्या डोळ्यात बाबांनाच आठवून करू करू टाकायचे आमच्या बाब सलाड्रॉप दाखव मी आणि सला डॉप टाक
तेच ना मग आता मी त्याला बोलली म्हटलं पाहिजो लक्ष ठेवतो म्हटलं त्याला विचारतो काय काय नाही अ ऑपरेशनच्या पहिले जेवण करून गोळ्या देतात ते गोळ्या गिळ्या घेऊन जा लागते म्हट सर्व विचारपू करू नय जो म्हटलं
हम्म हम् आणि तिथं थांबजो म्हणा नाही तर देशीन त्या लेट त्यांना सोडून चालला जाशील य करतील आणि येतील
आपल्याला आता काय होणार आहे आपण आता बोलली मी सकाळी तेवढं, हाव हाव म्हणत आहे तो. हाव हाव हाव हाव.
चांगलं केलं चांगलं ठिक काणी केलं तर हाय चांगलं सक्सेस झालं पहिलं झालं तसच व्यवस्थित.
बारा.
पैशाचं जाऊ दे पण मग व्यवस्थित झालं पाहिजे डबल कर
बारा साडेबारा हजार रुपये बोले.
परत करायचं काम नाही पडलं पाहिजे असं.
ब साडेबारा हजार रुपये म्हणून राहिले म्हणे म्हटलं वांदा नाही. पण म्हटलं लक्ष ठेव जो त्याल बी म्हटलं बाप्पा लक्ष ठेव जो व्यवस्थित हे पप्पाने बारा वाजता बोलवलं पाच वाजता सोडतील म्हटलं, हेेतण आता किती जण आहे ऑपरेशनचे काय मेत म्हणे. ऑपरेशन झाल्यावर कधी सोडते काय माहित पाच वाज म्हणत जाय म्हणे तो बारा वाजता बोलावायचं म्हणेल पाच वाजता हे
हा.
हा उस चालू होत आता काय म काय करतो पलत पप्पांनी सांगित मला तर काल मम्मी न सांगितलं, आणि मग आज सकाळी फोन लावला तेव्हा मग ते सांगून राहिली, म्हणलं तुम्हाल तलाय घाई आहे म्हटलं तुम्हाला एवढे हे म्हटलं थोडे थांबले असते म्हटलं. काही नाही म्हटलं ते याच्यासाठी किंवा धूळ ऑपरेशन करून न आणि डोळ्यात धूळ मा ती उडली नाही पाहिजे म्हणून नाही त माया काय, अन संडास बाथरूम तोडलं तर म खाली जाय लागेन न पूजा त्यांनले म
हा बरोबर.
म्हणून नाही तर बाकी काय रात्री बेरात्री आलं खाली उतरले पाय सटकला काय सीड्या कसे आहे काय आहे सध्या म्हणून.
हा हा हा.
नाहीत आपण मी मले काय त्रास होता तो कधी बी आले तेेत
हा.
त्यांले मे महिन्यातच म्हटलं होतं या म्हणून माझ्या घरी ए सी लावला तर या म्हणून.
हा.
हा.
जाऊ दे.
आले नाही ते, हम्म.
करा म्हणा कर सालत पण व्यवस्थित करा बस.
कुठेही कर नाही फक्त सक्सेस झालं पाहिजे पहिलं झालं तसं परत करायची वेळ नाही आली पाहिजे. कारण काय काय जनाचे